हो येतो तो आवाज हो येतो येतो आवाज हो येतो ये त बोला बोला.
हा बोला काय करायलात?
काय नाही बसले तर बघा.
हम्म ग वगैरे झाला का?
काय म्हंटलात?
स्वयंपाक वगैरे झाला का?
हो सगळं झालं स्वयंपाक. आता चहाची वेळ होईल थोड्या वेळानी.
हा हा काय बनवलं आज जेवायला?
अ आज ना जरा थोडं लाईट बनवलं जरा घरातली कामं थोडी होती. हम्म मग पोळी, भाजी आणि अ मसाले भात असं केलं.
अच्छा.
हा.
ओके ओके! आज म्हणजे संध्याकाळचं सुट्टी मुळं त्यामुळ पण थोडस हे होतय ना.
हो.
हम ठीक! आहे एखादी रेसिपी सांगा येत असेल, तर व्हेज असेल किंवा नॉनव्हेज?
अ काय तुम्हाला कुठली रेसिपी हवीये तुम्हाला?
हम. असं एखाद कसं बिर्ड असेल, किंवा असं नवीन एखादी जी आमा -आमच्या सारख्या लोकांना माहित नसेल.
अ म्हणजे अ अ बिर्ड बिर्ड वगैरे माहिती ये का तुम्हाला?
हम नाही माहिती सांगा येत असेल तर.
हा आमच्याकडे ना म्हणजे आमच्या भागात वाल मिळतात, वाल म्हणजे तुमच्याकडे पांढरे पावटे वगैरे म्हणत असतील तील ते.
हा.
हा त्याच्यातले आमच्याकडे चॉकलेटी चॉकलेटी असतात ते वाल मिळतात. तर ते आम्ही हा ते भिजत टाक टाकतो, आणि अ आज भिजत टाकले तर सकाळी टाकले तर मग संध्याकाळी आपण ते पाण्यातन बाहेर काढून एका चाळणीत ठेवून त्याच्यावर फडकं म्हणजे त्याच्यावर कापड ठेवून त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं, आणि मग त्याला मोड आणायचं म्हणजे काही कर मोड आणायचे.
हा हा.
आणि मग दुसऱ्या दिवशी गरम पाण्यात टाकून ते सोलायचं. बिर्ड हा त्याच्याकडे त्याला आम्ही डाळिंब्या म्हणतो, किंवा बिर्ड पण म्हणतो असं.
अच्छा! आणि ते करायचं कसं?
हा, करायचं म्हणजे ते थोडं उग्र असतं. म्हणजे जरा त्याचा वास हा पण ते मग आप पण जशी फोडणीला भाजी कुठली उसळ घालतो, तसचं ते वाटण घालून फोडणीला घालायचं, फक्त थोडसं गोड घालायचं त्याच्यात कारण ते उग्रं असतं ना ते गोड घातलं की, तो उग्रवास जातो त्याचा.
हम हम.
पण तुम्ही कसे उसळी करता, तसच ते उसळ करायची त्याची.
अच्छा!
आणि तांदुळाच्या भाकरी बरोबर ती चांगली लागते म्हणजे हा किंवा ज्वारीची पण चालते, पण शक्यतो आम्ही म्हणजे तांदुळाची वा खातो असं.
हा, आमच्याकडे कसं ज्वारीची भाकरी करतात ना, जास्त हा.
ही पण चांगली लागते.
अच्छा! हा हा. ठीक आहे, म्हणजे आम्हाला बिर्डे का हे अ डाळीच म्हणजे मुगाची डाळ कस मिश्र डाळ नसतेय का? त्याचच माहित आहे ह.
ते सांडगे वगैरे तुमच्याकडे असतील ना?
सांडगे वगैरे करतात, पण कसे करतात ते माहित नाही. ते आईनेच केलेले आहे ना.
म्हणजे मला पण नाही माहिती, पण ते म्हणजे जास्त करतात काही.
हो हो, आहे मिश्र डाळीचे पण असतात, आणि असं आपण जे कुरवड्या वगैरे घालायला चिक काढलेला असतो का? त्याचे पण चांगे छान लागत
हा त्याचे पण चांगले लागतात बाजरीचे पण मी खाल्ले बाजरीचे सांड घ ते
अ बाजरीचे सांडगे नाहीत मी आहे खायला पण आमच्याकडे ते भुससा सांगे म्हनायचे
म्हणजे आम्ही हा करत नाही पण विकत अ आणून म्हणजे ते तळून असं चांगलं लागतात ते छान लागतात खारोड्या खारोड्या किंवा असं बाज
हा बाजरीच्या खरवड्या हा ते छान लागतात ते सगळ्यात छान लागतय उन्हाळ कामामध्ये
होय होय
हा करते काम आच म्हणजे संप साठव करायच तर त्याच काही कामच नाही थोडं फारच साठवाय कारण तेच हा सुरुवातीला करायचंय बाकीचे काम करय परत तर ते खात खात अर्ध संपत आलेलं असत तेच खूप छान लागते सगळ्यात जास्त ह तुमच्याकडे करतात का अस
अ हा आमच्याकडे करतात तसं सगळे मिळून असं शेजारी वगैरे असं कोण असतील मैत्रिणी तर त्यांना बोलवून आम्ही एकत्र असं करतो सगळ्यांचं
हा आमच्याकडे आपण कसं असं चार पाच जणी ठरवतात की कोणत्या दिवशी कोणाच करायचं ते असं मिळून मग प्रत्येकीच्या घरी जाऊन मग परत ते चार पाच जणीने जाऊन आणि केल्यासारखं पण वाटत त नाही पटकन होऊन जाते ह आणि सकाळी लवकर करावं लागतं ना ते परत ऊन पण खूप होतय आणि ते वाळवायला त्याला जास्त ऊन लागतय मग ते थोडस अस काळी पाट पाठ करून ठेवायचं मग दिवसभर आपलं वाळत राहते उन्हामध्ये आपल्याला पण ऊन लागत नाही काम पण पटकन होऊन जातय मग ते एकटी ना करत बसण्यापेक्षा चार पाच जणी माहितनी सोबत मग पटकरणं होऊन जाते हसत खेळत जास्त ताण येत नाही
खर आहे
हल्
ऊन पण पाहिजे आणि कडक ना त्यासाठी यंदा तर यंदा तर सगळ्यांची मजा झाली यंदा तर भरती
भरपूर होणार आहे पाऊसच नाही आहे भरपूर होन झालाय हा आणि त्याच्यामध्ये कस कुरवड्या करताना त्याला सगळ्यात जास्त ऊन लागते जर ते वाढ नाही मग ते तारा त्याच्यात तुटून निघतात ना
हो हो हो
त्यामुळे ते केल्यानंतर ना मग ते वाळवायला वाळूनच ते काढायला पाहिजे असं होतं
बरोबर आहे तुमच्याकडे करतात का त्या
अ आमच्याकडे करतात गहू बिजू घालून ते करतात असं थोडं खाण्यासाठी आमच्याकडे विकत असं काही आणत नाही सगळं घरामधलं
हो हो बरोबर आहे
हा सांडगे वगैरे सगळं हे आमचं कसं सगळं अगोदर जॉईंट फॅमिली होती ना आता वेगवेगळे आहोत पण अगोदर जॉईंट हो आम्ही लहान असताना तर ते भारी वाटायचं सगळं असं चीक खायचो आम्ही परत ते दूध साखर टाकून
हा ते खातात बरोबर आहे
ते खूप छान लागत
हा छान लागत म्हणतात गोड गोड ते
हो चीक जर छान शिजला ना मग ते खायच छान लागतंय मस्त! लागतयं, त्याची चव वेगळी असते कुरवड्या पेक्षा कुरवडी खायचात परत आम्ही
आम्ही पण लहानपणी आई पापड वाळत घालायला द्यायची ना. असं म्हणजे आमच्या इकडे हा पोह्याचे पापड उडदाचे किंवा बटाट्याचे पापड असं आम्ही करायचो तर ते बटाट्याचे पापड वाळत घालायला गेलं, की मग ते मोडलेला थोडा कडे वगैरे असेल ना म तो आम्ही स्वतः मी खाऊन टाकायचे.
ह हो हो, आम्ही पण तस करायचो ओला पाप पडवळी कुरवडी छान लागतंय, ओल सगळं हा हा. आणि पोह्याचे पापड कसे करतात?
अ हा पोह्यात ना मी अ. म्हणजे आम्ही कसं आई सगळं घालते त्याच्यात म्हणजे असं ते प्रमाण नाही माहिती मला, हा प्रमाण नाही माहिती पण पोहे थोडेसे भाजून गिरणीतन आम्ही दळून आणतो, आणि त्याच्यात फक्त मला असं वाटत की एक किलोला पन्नास ग्राम पापड खार
अच्छा! पापड खार टाकतात का त्यामध्ये?
की एक किलो पोहे दळून आणले की, त्याच्यात पापड खार पन्नास ग्रॅम तिखट आपल्या अंदाजानुसार मीठ तर आपल्याला चवीनुसार म्हणजे, आपण मीठ अंदाजाने तिखट अंदाजाने टाकू शकतो. ना फक्त पापडखाराचा अंदाज येत नाही, तेवढं म आईनी मला सांगितलेलं आहे की एक किलोला पन्नास ग्रॅम आणि हे हिंग वगैरे लागतं. त्याला हिंग, तिखट, मीठ आणि पापडखार एवढ्या चार वस्तू लागतात.
हो, हा.
आणि मग ते सगळं मिक्स करून पहिलं पांढरं पीठ म्हणजे हे सगळं घालायच्या आधी पांढरे पीठ बाजूला काढून ठेवतात, आणि मग ते नंतर खलबत्त्यात एक वाटी गरम पाणी आणि एक वाटी पीठ खलबत्त्यात कुटून तेल लावून मग त्याची लाटी करतात, आणि मग ती त्या पिठावर पांढऱ्या पिठ पिठावर लाटतात खूप सुंदर होतो, पापड तो हो हो.
ते टिकट्यात का असं जास्त मी कारण, मी पहिल्यांदाच ऐकलंय बा पोह्याचे
वर्षानुवर्ष.
हा हा.
हम.
ठीक आहे करून बघते मी कधी तर, कारण मी नाही ऐकलं पोह्याचे पापड. असं डाळीचे पापड वगैरे ते माहित आहेत, ना आपले
हो, बरोबर आहे.
हम ते डाळीच्या पापडांना काय नाही आपलं, सावली मध्ये केलं तरी चालत. त्याच काय ऊन बिन वगैरेच काय नाही, हा ते काम करत करत शेतामध्ये ज्यावेळेस पाऊस येईल ना, मग पेरणी वगैरे ते चालू असेल तर, आमच्या इथे पीठ टिंबून द्यायचे आम्हाला. गोळा बनवून द्यायची त्याचं गोळा बनवून द्यायची आणि ते मग आम्ही करत बसायच पाऊस आलेला असेल तर, मग ते करायचं म्हणजे शेतातलं काम बघत बघत पण ते ते करायला लावायच आम्हाला.
किती ना प्रत्येका कडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आणि प्रत्येक ठिकाणी कधी काय करायचं कधी काय करायचं ना असं? प्रत्येक ठिकाणच वेगवेगळं असत. बघा ना म्हणजे, वेळेचा सद -सदुपयोग असं त्याच्यात ते दिसून येतं ना की, पाऊस पडायला लागला कि थोड मग हे पापडचं काम करायचं. म्हणजे, असं वेळ फुकट नाही घालवायचा.
हा. आणि शेतामध्ये म्हणजे कसं काम पण भरपूर असतं. शेतामध्ये एक झालं की शेतातले काम संपत नाहीत एक झालं ग एक झालं उन्हाळा कसा तरी आरामासाठी असतो उन्हाळ्यातच शेतातले कामं नसत्या तर घरामध्ये ते करू वाटत कोणी खाल्लय काय माहितीय दिवस ते एक महिना जात पूर्ण म्हणजे बायकांना असं आराम म्हणून काय नाहीचं आहे कु
नाहीना बायकांना म्हणजे एक बंद झालं तर मग दुसरं आहेच तयार की ते करता आता आपण अस ह- ह- ह तेच तेच तेच छान वाटलं मस्त वाटलं तुमच्याशी बोलून
हो हो मला पण बोलूयात आपण नंतरं अस कधी पाऊस आहे का आता
नाही नाही नाही नाही आमच्याकडे नाही पाऊस
चालू आहे मघाशी थोडसं आला होत आता सध्या थोडा थोडा चालू आहे म्हणजे व्हायली वाटत हवामानाची सुरुवात व्हायली असेल थोडी थोडी चालू करून आता पडेल कुठे थोडा कुठे थोडा असं करत हा हो ना
हो ना हो ना हो चालेल हो